का करताईत
काही नाही बस
बसून हाय. जेवणं झालं?
जेवण वगैरे झालं.
उष्नव का करताय?
उष्नव गेला फिराले.
बाप्पा आत अर्ध्यारात्री फिरते का? बाप्पा कधी हाय,
हा हा मग आणि झाला.
अं आत्ताच गेलाय अन् पुन्हा आलाय, नाही ते. काही सांगत,
का करायला बोलावले आता?
खरंस आलाय.
कायच्यासाठी आत्ता आला ग?
सत्संगासाठी. व्हय दुशान गेला फक्त हे पी जी पास साठी गेलं, त्या बघ,
हो का?
हा जाणार हाय आता.
हो तेिथंच घेताय ऍडमिशन तो?
हो झालं वाटत त्याचं ऍडमिशन.
हो का! तू कुठे जाताय घरीच जाताय का मेडिकल मध्ये?
मी आता सध्या सुट्टया वर आहे!
सुट्यावर आहे. मी का म्हणंत तुला कोणता छंद आहे? तुला का आवडते? तुला का करू शा वाटते?
पेंटिंग.
पेंटिंग आवडते! हो का मग, काढते का हो का चित्र काढून बढिया, चित्र काढून बड्या फ्रेमिंग केलं तर, हे होते ना छान, लगेच लोकं काढते चित्र, पेंटिंग बिन करत असेल ना? कलर पेंटिंग, हो पुन्हा का आवडते? अं
गोट्या खेळाला आवडते.
गोठे खेळले आहे त का गोटे खेळते का लहान!
म बघ आजच सुट्ट्या भेटल्या तर गोट्या खेळाचं!
कोण हाय गोटे खेळासाठी एवढे?
आमच्या वाडामध्ये काही कमी पोरी.
बाबा ट्युशन क्लास काही असत नाही का?
कसं,
नाहीतर गहू निवडाले जायचं! लग्नाची,
नाही आता सगळे काय,
क्याक्टर्स आहे पण घरगुती लागते ना मग थोडसे तरी?
आता आमच्या वॉर्डा मध्ये लग्नच नाही आहेत.
हो आता घेऊ घेऊ आता आणि. ते लव्हवाले स्टोरी वाले राहते ज लग्न कार्य करते व पळून जाते.
हो,
आज कवड जायची एक मेली नाहीय का पडूनच आली शिमग्या म्हणजे आता!
हा तुमच्या गावली आली.
नाही ग कवड जाईला आली नाही का याची होती कडली हळदी, कली मूल करली
हा हा हा
पंधरा दिवस नाही झाले का आ झालं का विहिरीत लवली मेलीअज
बाप
हो
झगडा बिगडा झाला असणार
नाही नवरा नव्हत तिकडे वळीशाकड का काकडे जाऊन होते ते पोरगं
हा हा
सासा सुना दंडात काहीतरी लाग खानाले का काग करायला गेल्या वाटते? पाणी आणतो म्हणून कण गेली लवली कण हिरी मधी मा सासू आवाज आवाज आलाय सारखा आला की नाही मले आव कान म्हणली लक्षच नाही. दिली पण हे अजू नाही आली. जाऊ का म्हणून जाऊन पाहिली वाटते. हो
हम्
म्हणून कायची लग्न होते आता तूच सांग पोरायले पोरीच नाही भेटत तर
पोरी आपणच पसंत करते. आपणच लग्न करते. माय बाप्पाचे काही हे नाही.
म्हणून आता गहू निवडायची जायची गरजच नाही आहे
हो
हो का नाही.
हो ना
लहान चा बापू का म्हणते?
लहानचा बापू हाय झोपला का काय आता
आज्यायले पाच जात सण
हो
काय जात असन आहे ना मी येताऊ बरं नाही का आली घरी नाही पाहिली नाही घे एकदा दोन वेळा आली होती पण तेच्या तर कधी गेली नाही गेली आता लढतय आता लडकय का गुणाच आहे.
अ रोडत आहे.
आं
रोड काय.
होओ त्रास देते हाय ना. थक्यू
नाय ते
हे मॅडम कुठे गेली होती घरीच होती काय?
कोण सरिता काकू हो
हो का? तिचे झाले असून काम आता वावरातले
झाले काम
झाल तुमचे बाजार असन गोपिका ताई चे बाजार बाजारले आता सन ते भाजी मला लावते वाटते ना तुम्च्याचा
हो हो हो आमच्या इथे जातंय बाजारचे
हा
होम
हम्म ते पुन्हा काई बाकी सर्व ठीक.
सगळं ठीक.
सर्व ठीक, हो ठीकच पाहिजे. काऊन जात ना मेडिकल मध्ये.
नाही त्यानी आंदबार निकुबार क्रुझ मध्ये गेले आहे. आठ दिवसासाठी अंधबार निकोबारले गेले हाय.
त्यांनी. बंद आहे आता सगळं. हा हा तुले मस्त सुट्ट्या भेटत बरं झालं घे सुट्ट्या त्यानी दिल्या त्या निमतान नाही थोडी भेटत होत्या. हा मस्त आमच्या घरापासून गाड्या जाते ना आवाजच नाहीत आम्ही बाहेर रोडवर येऊ बोलत हा एकामेकीच ओपन करून दता हे ऍप्स नाही का.
हा हा हा
हा कारण ऍप ओपन केलं तरच आपल्या बोलता येते ना ओ टीपी टाकून.
हं हम्म हं
ह्या विषयावर बोलायचं नाही ना पण आता आपण काही जे म्हणत आलं ते गप्पा गोष्टीच करायच्या आहे.
देऊन आहे एवढे जणानी वीस कॉल कोना कोणाला करायचं.
अं माझे झाले तीन आतापर्यंत. हो घरच्या घरी स उज्वला ताईसोबत थोडीशी बोलली.
हो यांच का सरीता काकूंच नाही आहे क पण का कु ज्या मोबाईल मध्ये पाहिली त्या त्यांच्याकडे ऍप्सच नाही आहे.
अरे ऍप्स घेता येते ना ग डाऊनलोड करायचं.
नाही आलं सरिता कुल्या आलंच नाही.
ओपन करायच रिफ्रेश करून. हा न ओ टी पी साठी टाकून, टाकून पाहायचं. टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी येते ओटीपी आल्यावर मग ते चालू होते मग.
ओटीपी वगैरे आलं झालं त्यांचे जुन्याच दिसत आहे तिथं.
हो का जुन दिसत आहे काही दिवस पुढे जा म्हणून येते तिथं टच करायचं. नाहीत व्हिडिओ गिन नाही तर हे याच्यामध्ये युट्यूब व सर्च मारून ऐकायचं. माहित होते मग.
अ त्यां आलं स कल्पना काकू होतच आहेत.
बोलल ना टाइम होऊन जाते पंधरा न वीस मिनिट आता पाहिन बोलत होतच नाही टाइम लगेच. असं आहे, तू घेतय का ते कामा ति चार जव म्हन हो मी काय म्हणताय अहं
नाही तरी पहीले ऍक्सेप्ट कर.
वाया जाते नाही तर काल एक काल फुकट चालला जाते.
नाही जात म्हणे एक्सेपेक्ट होते कधी कधी कोणी नाही उचल काही प्रॉब्लेम राहते. असं म्हणून आलं होत माझ्याकडे त्या लिहून कॉल झाल्यानंतर येते पा हे लिहून,
हों.
तुम्ही भरत असणार नां ते हो नायी किती मिनिटं बोलले असं तसं?
हों हों. हों तिथं हायं नां चार पाच ऑप्शन हायं ते टाकायचंय त्याच्यामध्ये.
किती गुण देता मी सगळ्या पाच पाच
पाच पाच केलि? हं पाच कर दहा कर जेवढे भेटायचे तेवढेच भेटतें.
उहुं आपल्याच मतानं मांगाई असं सु करे अं ज्याच्या परी आता पर्यंत कॉल?
हों मी केलीच नाय आ त्या हें सु काकू आले म्हणून मी पण आली नाही त अमं ग्रुप वर मेसेज चालूयं नां कावकाव फ्रॉडयं हें तेंयं.
कायी फ्रॉड नाही फ्रॉड असतं तर फ्रॉड असतं तर मागच्या वेळेस झालं ना तेवढं.
हं तेच तर मां एवढे मेसेज येतय का नायी मी तर लक्षच नाही देता मग राव.
हे असं बोलायचं नाही हाय याच्यामध्ये तरी आपण बोलतच हवं घे. विषय निंगते हों सांगाली का? खरायं तें दुसरं.
त्यांनी एवढे आपले रेकॉर्ड पाहतें कां हें?
हुं नायी पण मग काय तिथं असंन
पैस कितीयाहचें हों
अं तीस तारखेपर्यंत येते कन.
हे वीस तारखेपर्यंत येणारयं पण हे कॉलच के किती तारखेपर्यंत?
हे सव्वीस उद्याच्या दिवसयं बारा वाजेपर्यंत बोलू शकतो.
उद्या चा पर्यंत जास्त दिवस हाय ने की आता एवढ्या रात्री कोणा कोणाला कॉल करणारात.
उद्या दिवसभर बोलाच दां दां दां दहा मिनिटं.
हुं तसंच करां लागणार पण भोजनाकडे कार्याॲपचा आता हे ज डाऊनलोड नायीहाय सगळे जण आता हे केलेयं.
हों म कोण लक्ष द्यायला जातेयं.
कां म्हणतां वो मी तुमचांच कट झाला मी तुम्हालांच करतो कॉल?
पुन्हा बोलू घेन का बोलाचं असं नाही बोलणं होत नायी याच्यातून तरी बोलणं होईल.
चालू
अं नायी झालं.
काहून नेट नायायं.
जारी बरी का म
अं
नेट अहो नेट वगैरे आहे. पण त्यांना आलंच नायी पावणं का माहीत हों.
फिट येतीये म्हणजे
पाहा आत्ता मी तुम्हाला कॉल करतो पाहा.
थोडसा वेळ बाकीच आहे पुन्हा नवस हों नवस मिनिट झाले दहा च्या वर जाऊ दे थोडशी तरी हम्म तस आहे बारा मिनिट सांगितलं होतं पण दहा मिनिट तरी बोलू
नाही येते काकुच थांबा मी पाहतो लिहून येत सांगू का तुम्हाला का लिहून येत. पूर्ण झालेले टास्क सबमिट करा आणि रिफ्रेश ऑल टास्क वर क्लिक करून नवीन टास्क आहे का ते तपासा म्हणते.
हो तर तसच करायचं आहे अरे रिफ्रेश कर ना ग रिफ्रेश कर रिफ्रेश
रिफ्रेश केल्यानंतर नाही का येते बाई तसं चालतं ना मग अशी रिफ्रेश करूनस
हो नंबर टाकल्याबरोबरच चालू झाल मोबाईल नंबर ओटीपी आली ओटीपी सबमिट केली चालूच होऊन गेलं हे तर होईल म्हणा होई ना अपडेट ते होणार पण त्याले वेळ लागत तसच होईल नाही का झालं का ग बडी ममीच नाही झालं म्हणत होत आहे
हम
कामून नाही होत माझ्या मोबाईल मध्ये गेल्या वेळेस माझ्या नंबर न झालाच नाही आता मी माझा नंबर टाकली पटकन चालू झाल माझ्या मोबाईल न मागच्या वेळेस दोन्ही नंबर म मधी नाही का ते छेडछाड करू करू ते सतरा वेळा करू ना झालंच नाही मी कोठारीले जाऊन ठिकाणची मिट मिटींग मध्ये बसून केलं तरी नाही झालं मग नाही का मी काली दुसऱ्याचा नंबर टाकून माझ्या मोबाईल म करून पाहिली तर झालं होत. आता तशावर सर्वांच्या मोबाईल मध्ये नाही होता माझ्या झालं
नाही होतय कोणाकोणाच्या
हम्
तोरी कुठही नाही होता.
ठीक आहे घे मग आता ठेवतो अ
हो
ठेवतो थांब